हॅलो हॅलो हा हा
कुठ हाईस
असले
हॅलो
हॅलो
हा गुठं आहेस
ह येत
काय करलायजवालां
ते झालं तुझं
हे झालं की मग आज काय घरात आहेस
होय तो
होय घरात आहे म कामाला का जाणार आहे
हे नाईट ला जायायचं
नाईट ला
हो
कसलं जॉब तयार होतत् तुमच्या इथे
अ गाडीचं पार्ट
कुठल्या कुठल्या गाडीच
टाटा कंपनी आहे महिंद्रा आहे
होय म मोठा असतील
हो
हा तरी पेमेंट किती आहे तुला
ते नंतर हे माेत की दहा पर्यंत येत आठ तासाला
हो मग ते जॉब कसल्याय मशन आहे तुमच्या
अ सएम समश
हो महाग असतील
अ जास्त
तरी किती आहे एक मशीन कितीला येत तरी
अ तसं म्हणाय गेलं तरी जास्त जातं शेंशी ला जरा कमी घटत बीएम सी द जात आहे
हा म्हणजे बघ प्रोडक्शन असते ना जास्त ह बार मग
अ तुम कास
किती हे माझं निवाण आहे कॉलेज
झाले कॉलेज आगा कंपनीत आम्हाला
ब काय केलंय तू
काय आ आपलं श कला मारच
डिप्लोमा म्हणजे डिग्री पण घेतलायस का नुसता डिप्लोमा गला
ए त
डिप्लोमा केलायच डिप्लोमा न लागलायच मग पुण्याला देणे लागतील का नाही
ह पुण्याला अजून आता तोपर्यंत बघायच आहेत ना नंतर न बघायचं पुण्याला.
व्हय हं. तरी पुण्याला तुला म्हणजे असं फोन बिन आला नाइ.
हो ना अजून तरी काय नाइ आला.
हा. जरी म आला तरी जाणार मध्ये
हो जायाच की पुण्याला इंडस्ट्री जास्त हायत पुण्याला साकलाय
हा.
मोठे मोठे इंडस्ट्री आपल्या जास्त इकडे
व्हय तरी पण तिथं पेमेंट किती असते अंदाज
अ तिकडं असतय तरी पंधराच्या पुुढं भेटतय.
ते आपल्या म्हणजे तेन जरी आपण तिकड कंपनीतर्फे गेलो तर म आणि जे राहणं खाणं तेच असतय का आपलं?
अ एक एक मोठ्या कंपन्या असत्यात कनी एक राहन, खान दोन्ही देत्तात. अ बाकीच अस कनी फक्त राहायचं करून देतात जेवणार तुम्हाला
नाइ एक टाइमच जेन जेवण देताना असं मला म्हणजे लांब मा याचं माऊशीच
तुला जेवण भेटणार संध्याकाळच काय असल ते म तुझं तुझं बघाय.
तेच आमच्या मावशीचा मुलगा तिथं हुता किती एक तीन चार वर्ष हुता. तेज कसं हुत इ येगदाच जेवण अ कंपनीच हुत कुणी आपलं म इतर वेळच जेवण आपल्या इकडं
हा तेच की म. एक एकदाच तेनी देत्यात दुपारचं असेल ते एकदा देत्यात नंतर असेल सम काय झालं तर तुम्ही बघाय लागतंय आम्ही नाइ.
तरी बी आपल्या इकडचं आणि ती कडच पेमेंट म्हणल्यावर अ परवडत नसणार आपल्या ते
घरापाशी राहिलेलं कामाला गेल्याल ते जरा परवडतेय खरं लांब
हाआ आ तरी लांब आपण म्हणल्यावर तरी आपल्याला ते सन व्हायला पाये ना आपलं वातावरण आपण वेगळं तिकडचं वातावरण वेगळं
तेचं वेगळं वातावरण वेगळं ते सनं होत नाइ सूट होत नाहीय.
आ तेच की म्हणजे आपल्याला ते सूट तर व्हायला पाहिजे.
व्हय.
आणि तिथं कसाय सगळं आस म्हणजे सगळी लोकं अशी घरातलीच असत्यात.
व्हयच की म तिकडं कसाय गेलास ते अ रूम मध्ये जाऊन बसायचं तितन आलास जरा बाहेर
अं इथं कसं आपण आपल्या मित्रांच्यात तरी बसू शकतोय.
होय.
आस बाहेर घेऊन जाऊ शकतोय ना.
तेचं तिकडं होत नाय
व्हय व्हय इथं काय आपलं काम काम ते घर घर ते काम फॅमिली सोबत ठीक काय आपल्या घरचे फॅमिली असते तेच्यासोबत नाय काय नाय हे नाय. एकटाच आपुण आपल्या नादात
आपण आपल्या नादात तेवढंच की
इकडं काय एवढं म्हणजे आसं जमत नसणार ना आपल्या इथं कसं जमतं तसं
व्ह नाय ती काय कामावरन यायचं बसायचं परत जायचं उठून जाय प मोबाईल मोबाईल मध्ये एवढं काय ये
तरी म्हणा म्हणजे आपलं गाव ते आपलं गावाच असतय
होय तिकड जाऊन एवढं काय हो
त्यामुळं किती जरी झालं तरी आपल्याला म्हणजे ना इलाज म्हणून आपण घर सोडून जाऊ शकतो होय कामासाठी म्हणजे जायला पाहिजे
पेमेंट जास्त पाहिजे असलं तर
व्हय व्हय वो
ते नवीन मुलाला बाहेरच जावं लागल
चालत हं एक मिनिटं थांब-अ